डेकोस काय कट झाला.
काय माहिती आवाज नही येत होता.
हो का जाऊ दे म. मग तिथे कनी, हॅलो आता येतोय का?
हा, हा आवज येतोय.
ह तिथे दर महिन्याला ना हजार, पंधराशे अशे जमा करत जायचे. सोन्यामध्ये जर अटकवले ना ते एका मिनिटात विड्रॉल होतात, आपल्याला काढायचे राहिले त एका मिनिटात. आणि एस आय पी वगैरे जे असते ना ती कमीत कमी अ जे कामाचे दिवस आहेत ना. तर त्याच्यामध्ये कमीत कमी तीन दिवसामध्ये विड्रॉल होते, काढता येते ते आपल्याला. आप्लिकेशन टाकून द्यायचं, विड्रॉल करायचं. तीन दिवसाांमध्ये ते आपल्या अकांऊटला पैसे जमा होऊन जातात. मग ती कसं एक बचत होऊन जाते, आपली म्हणजे एमर्जन्सी मध्ये पण लागले ना त ते काढता येते. असं असत ते एकतर तसे पैसे जमा करून ठेवायचे मग तिथे, आता तुमचे काय आता इचे किती येतात बर रिंकु चे.
येताना बरे.
तिकडे दहा देऊन, किती उरतात ईकडे. आपल्याकडे पंधरा हजार होतात ना म आपल्याकडे पंधरा होतात, पंधरा मधनते घरामध्ये काय देत असेल चार, पाच हजार रुपये खर्च. करायला, पोरांची फी वगैरे असं करून जात असतील ना सात, आठ हजार रुपये.
हम्म
हम्म मग उरलेले पैसे तेवढे सेविंग साठी ठेवायचे.
हम्म
कारण की त्या अशा वरती फोन मध्ये राहिले ना खर्चच होतात.
द खर्चच ते सगळ माझजवळच राहतो तो खर्च मम्मीचा बि तिचावाला बी पण आहे ना तरी राहात ना ग मंग हजार, पाचशे, हजार, पाचशे, दोनशे, शंभर, हजार, पाचशे
नाही ते हजार पाचसेे आपल्याला समजत नाही पण काढले ना म्हणजे आपल्याला समजत की एवढच पैसा आपल्याकडे एवढाच खर्च करायचाय अस. मग पैसा नाही आहे. जो दिसे ना म ते पहिले ना बचत करायच शिकायच. नंतर खर्चाच
झाले नाही झालेलं रे बॅटरीची बॅटरी टाकू ये म्हणे. म्हटल हा दादा बॅटरीची बॅट बॅटरी टाकायला गेलो होतो. लगेच ते साडे तीचे वाले पंधराशे द्यायचे होते. ते साडीचे हजार लगेचच ते लग्न आहे. त्याचे पाचशे
हम्म
हम्म रूपादिदिचे पंधराशे. मम्मीला पंधराशे आजून. लगे मम्मीला आजून पाचशे वेगळे आजून
हम्म हम्म
चालूच राहता. लय आजुन किरकोळ मटन लगेच बाजार अमुकधमुक
हे चालूच राहतात. हे काय बंद होणार नाहीये. पण काढून ठेवायच आपल आपल.
हम्म आम्ही सेफ्टीमध्ये राहतो तरी हाजार, दोन हजार शिल्लक राहता माझ्याजलळ‌. पण हे अस अडी अडचणला लागूनच जाता बुवा ते.
हम्म
शेवट शेवट हेडिके येते ते ना मम्मीचा पगार येते. खर्च होऊन जातात बवा ते.
हम्म पैसे नहीये मम्मी दिवटीला जायच्या वेळेस हात पसरते. दे भाऊ दोनशे. दे भाऊ शंभर.
तिचेे काही शिल्लक नाही राहतणारे मग एक तर
हा मग आपल्याला शंभर दोनशे द्यायला लाज वाटते. मग हे घेऊन जा चारशे घेऊन जा. पाचशे हे घेऊन जा. आस आस राहत. आणि मम्मी कस आहे पैसे हो बापरे तु सकाळी दे दुसऱ्या दिवशी लय असून मागा आणि काय ते मम्मी माहिती आहे का? मम्मी काय करते माहिती का? घेऊन जाते ना पिशवी भरून घेऊन येते. हा पूर्ण खतम आस आहे मम्मीच.
लागतच ना मग तेवढ आता काय करणार.
त्याच्यामुळे म कस नाही ब म्हणता येत नाही‌. घेऊन जा बयी घेऊन जा बयी घेऊन जा बयी अस चालूच राहत ते.
आठवड्याचे पाचशे ठरवून द्यायचे बघ. इथून सांगते गणित पाचशे ठरवले का. आठवड्यातन तीन दिवस
घरात राहू देती का बाई. हाकलून दिल मला, नको बाई नको मी नाही रिस्क घेणार ते, नको नको. मला घरात राहायचं आहे ग बाई.
तू नको देऊ वाटलंस तर पण प्लॅन तर ऐकून घे माझा.
अरे दिमाग दिमाग गण चालतो माझा वाला पण कसं आहे. मला घरात राहायचंय.
नाही ना. तुमच वरती घर बांधलं गेलं ना. वर फिरायला चाले तर तुम्ही,
लहान लहान मुलं आहे माझी वाली नको बाई असं नको करू.
हो हो. एवढी एवढी काळजी.
नाही बाई खरंच बाई जीव घाबरतो माझा वाला.
तीनशे रुपये भाजीपाला पूर्ण आठवड्यामध्ये दोनशे रुपये तिचा येण्या-जाण्याचा खर्च आठवड्याचा एकदम. वीस रुपयाच्या
अरे बाबा, ते समजत बाबा आपल्याला ते ठीक आहे सगळं पण कस आहे शेवट
हम्. हा हो बरोबर आहे. पण आपण मग बचत नाही करणार. सगळेजण तर मग कसं होणार. आपली बचत नाहीे होणार. तर आपली केदारनाथची यात्रा कशी होणार बरं भावड्या.
नाही. तर मी माझ तू माझं माझं टेन्शन नको घेऊ तू.
अ मी माझं पण टेन्शन घ्यायचं. माझे पण जमावून जातील एकतर
मी नुसत पक्का देणार तुला.
हं.
डोळे लावून घेऊन गेलो. माझ्याकडंन वीस
हा म.
ह. बर.
अस त्याच्यामुळे, आणि हे पॉलिसीचे पण भरत राहायचे. शेवटी तुम्हालाच कामात येणार आहेत ते तर पुढ जाऊन. वही वर भरत राहायचे ते,
का फोन पे कर दिदिला. पाचशे नि नोटा मागु सोप ना. सुट्टा होतय म्हणून. हॅलो,
हम्म. बोल ना?
बाकी
हा.
पण ना आता मी मीच जाऊन येणार ना राहुदे ना. थांब दोन मिनटं म्हणा.
कुठे?
दळण दळायचं. हे काही मटन बिटन आणायचं. हम्म
मग लवकर जाऊन यायचं ना. बरं कोंबडी आणायला.
दान धर्म
जाऊ दे ना. तिथे गाडी गरम होऊन जाई ना. फिरवून येईल ना.
हम्म.
मी म्हटलं, दळण बी दळायच म्हणत दळणला टाइम होऊन जातो ना ग. दड्याला, म आता ही मुलगी. मुलगी रस्त्यावर थांबेल, म्हणत असं करून म्हण मी जाऊन येईल, म्हणता.
ते तर हाय भो, म थांबावं लागत. आणि हे दोख माकडं कुठ गेलेलेत?
बघ सांगितलं का तुला? लगेच माझ्याक् पैशे मागायला आलेले.
मऊ मऊ.
अशी गोष्टय, त्याच्यामुळे कस बाई, मला राहू देई बाई, राह ते कारण हः हः हः खायला भेटते. फुकटच, खाउदे ह ह कशाला उग
असं जस अं असं लक्ष ठेव, असा विचार करणा थोडासा. अ वेगळं राहिल, तर कसं होईल बर एकतर ह ह्हणं काय वाटत तुला? ह्ह्हणं हं ह्ह्हहन. फक्त विचार कर, वेगळं राहिल, तर काय होईल?
ते मुला-मुलांच टेन्शन गं, दुसरं काही नही, हां मुलांच टेन्शन ये दुसरं काही.
ह्हणं हहुं.
मी तर काय नही, मी तिच्यापेक्षा तिच्यापासून दुर बी राहिलो, तरी चालून जाईल मला. मुलांच टेन्शन ये, दुसरं काही त्यांना सांभाळणं वगैरे.
अं त्यांना काय असं पण तूच सांभाळतो ना घरी, म वेगळे पण राहिलं, तर तूच सांभाळशील ना म?
काही नही, तरी नको दादा. मं-माय माऊली हाय, तेव्हड्या दोन्ही बी. ती बीचारी त धकतय, त धकूदे थोडं.
ह ह हहं.
पुुडच लागे त जेवढं होईल, तेवढं करून गेईल मी.
हम्, नही रे बो आता हे इचं झालं ना, रिंकूच पूर्ण संस्थेच निल झाला ना, वरती बांधकामसाठी काढून घेशी भाड्याला द्यायला, तेवढंच तुमचे एकत कीराणाचे वगैरे खर्च होतील.
त्याच बी बजेट बघत-बघत ये मी, पण कसंये ते थोडफार कसये शिल्लक वगैरे पडत नाही ना ग, हे हप्ते भर न वगैरे हे ते करून-करून.
तुमचं वय हाय भावडा आणि रिंकूचं पण हाय, त्याच्यामुळे
लास्ट टाइम यांची सुट्टी लागली होती, तेव्हा माहिती का? किती पंचवीस एक हजार रपये तो मी या दोघांकडन पैसे काढून-कडून माहिती का?
म?
हम्म. म ते लग्न वगैरे होतं, लग्न वगैरे फिरून-फारून अमुक धमु वाबस दहा हजार रुपये बोलले होते, माझ्यावाले.
हं.
दोन साल्यांचं लग्न होतं.
हम.
आणि काही इकडे मामाच्या गावाला, दोन तीन लग्न होते.
बरोबर.
हं अं म अशे चार पाच, पासा लग्न फिरून फारून, दहा हजार रुपये होते माझ्यावाले. अं पंधरा हजार रुपये शिल्लक पडलेले होते, म पंधरा हजार ते अं तुमच्याकडनं पंधरा हजार, म अशी साऊची फी भरली होती, आपण ब तीस पळ्या बत्तीस पाचशे हम्म नाही तर तेव्हा कसं तेव्हा. खर्च नव्हता ना शिल्लक करून ठेवले होते मी ते पैसे. हम्म जस टाइम राहतो ना तस होतच. ती शीनला पण आता कास चालू खर्च आहे होत च राहत. अगदी आस आहेे ते.
हम्म.
नाही तर बापरे शिल्लक ठेवायला. मम्मीचे पगार झाली का टाकपाशी. रिंंगूचे पगार झालेले टाकपायचे तिकडे बाकी पुढच बघते.
होय मग काय?
जसे पैसे खिशात राल माझ आले. तसे ही ताकत राहते गल्ल्यामध्ये.
गल्ल्यामध्ये चांगलं ना मग तसं.
हम्म दोनशे तीनशे शंभर. अस चालू कीरकोळ.
चालूच ठेवायचं ते बंद नाही करायच.
हम्म.
हो,
ना आता पाच हजार रुपये आज बसील का अजून ते बघू म्हणता आडी अडचणी. त्यातलं अजून काय काय. त्या पुढे.
मग काय आज महिना अखेर आहे ना मग् ममीचे पगार नऊ दहा तारखेपर्यंत होते. पहायचे होत्यात पंधराच तारखेला.
हम्म. हे पाच म्हण ना काय दोन एक मोडतील महिना अखेर परत परत मम्मीचे. पगार होतो काय बाकी पुढचा पगार. बिंगुचा वईल भेलायस एलआयसी वगैरे बनून तू म्हणत मग.
बरोबर.
हम् आठ हजारच्या किती होती ते आठ हजार चारशे होती ती जास्तत जास्त. तर सहाशे होतील सातशे होतील दोन तीनशे रुपये वाढते जास्त तर नाही वाढणार ना. जाय ना. जतून जत याचे सुुट्टे नाही माझ.
काय झालं तुला पाठवतं.
ते मटणच घ्यायचं हाय म्हणताना चालत चाललो होतो आम्ही. घेऊन या म्हणते इथून गॅस पंपावर. धडण आहे म्हणे.
हां, मग रात्र सठेवाले का सांगत होते.
बाप रे साठे वाले गुच्छ पण गपछूप मीच बोलतो.
अ म्हला बी ते चांगच होते बाई कुठून ते उतरले. तर मने माझ्या दादाने फोन केला तर मणे मला. मला वाटत जय दादा असेल एक तर.
आ,
हम्म किती भारी बोलत होता म्हणे माझा दादा म्हणून आमी म्हटलं. त बारीच बोलतो म्हटलं तुला त्याच बोलण गोड वाटतं मी अजून असं सांगत होते तिला. माझ्या दीपक दादाचा फोन होत त म्हणे हो बाबरे म्हणलं नाही मोठ्या दादाचा फोन होता म्हणलं तुला तर.
नाई म किती मस्त बोलत होता बाई म्हणे इतका भारी बोलत होता म्हणे. असं त म्हणजे मम्मीला पण बोलता येत नाही आणि बाय टेला पण बोलता येत नाही म्हणेत का चांगला बोलत होता म्हणे सांगत होते ती मला.
नाही का फोनवर काय झालं अडचण नाही फोनवर कोणाशी बोलायला आम्हाला.
हम्म.
समक्ष थोडं आहे ना असं गोबडी उडल्यासारखं होऊन जात माझ्या
हम.
समोरा समोर बोलतो आपण तेव्हा.
बरोबर. आणि बोंबलून घेतलं तर पाऊस बिऊस झाला का नाही तिकडे?
उम हम्म आज नाही होता.
बापरे इकडे तर इकडे पण नाही झाला रे पाऊस एक तर. इकडेच संध्याकाळी चांगलं ऊन होतं पण दिवसभर मस्तं गार वातावरण होतं. जस पाऊस बीऊस पडेल बुवा असं.
हम हम.
माझं मंग चालू होतं साफसाफ